हॅलो हा बोलातई कश आहात तुम्ही
मस्त तुम्ही कशा
मजा येत आहे काय जेवण वगैरे बनव
आजं वरण बुवाभजी
हम्म.
चपाती वगैरे.
ब आणि म आस मरची भाजी पोळी भात मसाल्याची भाजी बनवली पज मचे भात पोळी भाांकरर असं बनवून जेतात
हां
तेच नाही. पाटोळ्यांची भाजी कशी बनवतात तुम्ही मसल्याची भाजी मछलीची भाजी
म मला समजलं नाही काय म्हणलं.
आपली पाटोळ्यांची भाजी असते ना मसाल्याची ती कशी बनवतात तुम्ही
बुवा व्हायज का म्हणजे.
हा हा हा मसाल्याची भाजी
हा ते ना काय करायचं माहित आहे का आपल्याला दुकानात भेटतात. अम् ते बु वगैरे ते असते भाजी ते दुकानात आपल्याला भेटते. ते मग ते दुकानातून आणायचे
हम्म
आणि गरम पाण्यात उकळ पाहिजे गॅसवर जरा वेळ पाच दहा मिनट. पण गरम पाण्यात हे केलं की परत ते पिंजायची पिंजून साईड ला ठेवायची थोडा टोमॅटो बारीक करायचा. कांदा थोडा बारीक. करायचा आणि त्याची ते बारीक केलेला सेपरेट ठेवायचा. आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण ठेवायची सेपरेट. आणि थोडं तेल वगैरे घ्यायचं आणि त्या तेलात कांदा वगैरे टोमॅटो भाजून घ्यायचा परत मग तो मसाला केलेला आपण बारीक टोमॅटोचा वगैरे लसूण, खोबरे वगैरे ते घ्यायच आणि ते मिक्स करायचं ते भाजायचं सगळं गिरहोस्त व आणि त्यात मसाला भेटतो. एव्हरेस्ट मसाला वगैरे मग तो थोडा मसाला टाकायचा चटणी, हळद जिरं वगैरे ते टाकायचं थोडं आणि मग ते ग्रेव्ही झालं. कि जास्त कि त्यात ते आपण पिंजलेलं पण असतय ना? बुवा ते. टाकायच त्यात आणि जरा वेळ परतायचं झाकण ठेवायच जरा वाफाला. कि बंद करायचं म होतं व्यवस्थित छान लागत खायला.
असं आम्ही पण आता परवाच्या दिवशी बनवली होती.
हां
म्हटलं चला मग हा रेसिपी मला एक जणांनी
हा काही जण आखच बनवतात.
हा हा त्याच्यासाठी ना म्हण छान लागत. ते म्हणे चव पण मस्त लागते म्हण त्याच्या आधी म्हणे.
हो काही जण आकच बनवतात काही पिंजून बनवतात.
हम् हम् ह
काही मग असं बारीक पण करून हे करतात.
हम्म वरणब्टी भी भारी लागते. हा हा बरं जास्त पकार हा वरणपट्टी बी मस्त लागते. गावाकडे बनवतात. आपल्या हे मी असतात ना गहू असतात ना गहू मध्ये मक्की टाकायचे. आणि ते दळून आणायचे करमर दळून आणायचे चक्कीवरून
हां का?
आपलं वरण भातसोबत बट्टी बनवायची.
नाही माहिती कशी रेसिपी म्हणजे काय करायचं?
ते आपले गहू असतात ना? पोळ्यांचे गहू त्याच्यामध्ये थोडी मकी टाकून द्यायची मक्की राहिली तर टाकायची नाही. जहिली तर मग गह असे करमर दडून आण आणायचे चक्की वरून सांगायचे की आम्हाला बट बट्ट्या करायचे व भट्ट्यांसारखेच दळून द्या तुम्ही असं. जर मक्की झाले टाकायचे आता नसले तर मग गहू तशी दडून आणायची त्याच्या खेवाळ्याला सांगून की आम्हाला बट कसं दळून दे ब मग ते दळून आणल्यानंतर मग आपण घरी आल्यावरती मग त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही जिरं कुठून लसण अ जिरां वगैरे कुठ लसण नाही जिरां वगैरे कुठून तुळशी हळद मग आता हे टाकायचं त्यात थोडं तेलाचं मोहन द्यायचं मीठ टाकायचं आपल्याला जेवळं आपल्या चवीनुसार जसं आपल्याला लागलं तसं. आणि मस् गोळून घ्यायची झाला जस आपण कणिक मळतो तस. पण एकदम कडक थोड कडक भी दयचंय. कडक भिजल्यानंतर मग त्याला थोडं लाट ून घ्यायचं तेल पोळी पोळीसारखं लाटतो आपण तस.
हा.
आाटल्यानंतर मग त्याला पोळी सारखंच करायचं तसं चार पोळी चार पोळ केल्यानंतर मग ते लाटून घ्यायचे लाटून नंतर मग पूर्ण त्याचे पोळ वाळून घ्यायचे असं आपण पोंगा करतो तस. मुलाला पोळीचा पोंगा तस त्याला पूर्ण जाळा असं वाळून घ्यायचं. आणि थोडं थोडं तोडून असं हाताने आपण कसं बट्टी घळवतो.
हा
तसं गळून आपलं इडलीच भांड असत ना त्याच्यामध्ये ठेवत जायच ते तेल लावून. त्याच्यावरती ते आणि वाफायला ठेवून द्यायचं तस. तर मग थोड्या वेळ दहा एक मिनिटं राव दिलं की मग ते वॉक मध्ये झालं का? मग ते काढून घ्यायचं आणि मग त्याला फोडी वगैरे करून तेलामध्ये टाळायच्या. मस्त लागत वरणासोबत बट्टी. जिरा जिर हा जिरं आणि तेलाच. हा जिरा आणि तेलाचे मोहन द्यायच मस्त लागतो वाग्याची भाजी, भट्टी. हम्म आपलं हे गावकडचं अन् नाही असं खाण्यासारखं.
हा आम म्हणजे इकडं कसं ते जास्त नाही म्हणजे करत नाहीत आमच्याकडे. त्यामुळे एवढं नाही माहिती.
अ तुम्ही कोणत्या गावाला जाता?
तिकडेच कराड भागात.
असं ह, हा रेसिपी कधी बनवणार ना? तुम्ही भाऊ पण तुम्ही पण एकदम खूप छान लागतो खायला. एकदम चविष्ट लागते बिलकुल.
हम्म त्याला गावाकडे गेल्यानंतर बघाय पाहिजे.
हा मुलांना त्याच पावसारखंच आवडतं ते खायला हम्. हम्म जस पाव तोडतोय तसं.
हम्म आम्हाला अजून नाही ना काय. त्यामुळे आम्ही दोघंच असतोय दोघांपोर्त तर लाइटली काहीतरी बनवते.
हां ह. त्याच्यामुळे तसच आवडतं त्याला.
हा तुमची मुली वगैरे असतील ना शाळेतनी?
मग मग शाळेत जातात ना एक आठवीला जातो. मुलगी जाते. ती जाते तिला ते कोड्या भाजीच आवडतात पोरांना आता गवर भाजी, भेड्यांची भाजी हा त्याला तस वाढत.
इकडं आम्ही ते जास्त करतो आंबोळी वगैरे माहित असेल तुम्हाला.
हा आंबोळीच्या दशम्या बी बनवतात नव्हं.
हा ते आम्ही बनवतो जास्त इडली व आंबोळी.
हम्म आमच्याकडे हे जास्त चालतं बट्टी, वरणबट्टी. पुरणाची पोळी. परत मसाल्याची भाजी, मोडची भाजी, परत टपाटोळ्यांची भाजी. इकडे हेच असं चालतं टबोकड्यांची भाजी, शेवची भाजी.
हा इकडं म्हणजे अ ते चालतं ना शेवची भाजी वगैरे पण जास्त करून म्हणजे आंबोळी डब्याला वगैरे म्हणत असाल तर किंवा मोड्याची वगैरे भाजी द्यायची असेच. पॅटस, इडली, आजलम देतात. जास्त करून चपातीच द्यायला लावतात डब्यासनी. चपातीं न सुखी भाजी द्यायला लावत्यात, नसलं म्हण पॅटीस वगैरे जास्त देऊन देत नाहीत. एकच दिवस ठरवलेला असतो शाळेतला. की ह्या ह्या दिवशी द्यायचं म्हणून
हम्म नाही खायला बी थोडं वेगवेगळं राहिला, तर बी चव भीेतई तोंडाला
हा.
एकदम एकसारखं तर खाल्लं ना मग, पोरांना बी जास्त मन हेऊन जातं. जाऊ रे महेश कोणला तेेत बोलला. हा. आता रेसिपी सांगितला असेल ना, तर एखादी वेळेस बनव जा बट्टीचा
हो. बनवते ना.
हम्म
माहीत नव्हतं ना कधी
हा. ना. हा. नाही खरी गोष्ट आहे ना. तुमच्याकडे तिकडे नाही त्या, भागा नाही चालत एवढं गोष्ट तुम तथ हा तुमचं वेगळं आहे. तिकडे रेसिपी वगैरे इकडे बनवायचं भाज्या बी, बनवायचं इकडे वेगळ्या आहेत. इकडे तेल जिरा्यामध्ये आणि लसूणची फोडणी देऊन भाजी होऊन जाते.
नाही. इकडं वेगळीच पद्धत आहे. सगळे, म्हणजे सगळ्या जेवणाची वेगळी पद्धत आहे. म्हणजे तिकड वे म्हणजे वरण जरी तिकड वेगळं केलं तरी त्याची वेगळी पद्धत आहे इथं
हम्म. मग खरी गोष्ट आहे ना. हम्म. इकडे खर तुम्ही मेथीची, भाजी पोक्याची भाजी लसूण थोडी मिरची खोडून बी बनवली. थोडं तेल जास्त टाकून तर, एकदम भाकरसोबत एकदम मस्त लागते भाजी
हा, ना. पण इकड कुट पण टाकतात.
हा. इकडे कूट बी टाकतात. कोणी कोणी हिरव्या मिरच्याचं कूट त्याच्यामध्ये बारीक मिक्सर मध्ये दळून घेतात. भेम्याच्या टाक कून लसूण, जिरों आणि मग ते हम्म असं. चांगली लागते म त
हो.
असं
आता स्वस्त राहिले भाज्या, आता भाजी घिऊ वाटत नाही. तीस, चाळीस रुपयेशिवाय भाजी ई नाही आता.
हम महागाई झाल्या आहेत ना आता.
महागाई झाल्या. एक पेंडी घ्यायला गेलं तरी, तीस चाळीस रुपयेशिवाय पेंडी नाही भाजीची
मग आता काल बी मी गवार घ्यायला गेले, तर ती मला तीस ला अर्धा किलोच देईल म्हण
हा. इथं चाळीस रुपये पावशर
मग वीस ला पावशर सांगत होती. त म्हणे चाळीस ला तीस ला अर्धा देईल म्हणे म तर दे बई म आता काय करते. तिसला देऊन दे म्हटलं मग
पण त्याच्याशिवाय पण, दुसरं काही खात पण नाय भाजीपाला वगैरे लई महाग आहे.
मग कैरी घ्यायला गेली तर काल, पं पन्नास रुपयाची किलो कैरी तर अर्धा किलो आणली म्हणल जाउदे. मुलं खातात म्हणून अर्धा किलो घेऊन आली.
हम्मम्. नाही इकडं गैरी सोस्त आहे. आता म्हणजे दहा रुपयला एक भेटते, म्हणजे मोठ्या आंब्या नाही. रे म्हणत किलोचा आंबा असेल एक वीस रुपयाला दोन आंबे भेटतात किलो
हम्म. आताय वातावरणमुळे पाऊस पडला म्हणजे, ते भाज्या बी भाव बी कमी होऊन जात ते जाते. मग, मग
काही भाज्यांची वाढेल. पण काही भाज्यांची कमी पण होईल.
हम्म हम् आणि आंब्यांचे तर सिजनच चाललं जाईल.
हो.
हम्म.
आमच्याकडे यंदा पाऊस नसल्यामुळ आंबे जास्त आलेत. ना मग घरचेच आंबे होते, त्यामुळे विकत आणायची गरजच नाही पडली यंदा. पाऊस झाला की कसे आंबे खराब होतात ना यंदा पाऊसच नाही कसलाच.
खरी गोष्ट हाय.
त्यामुळ आंबे अशे खराब वगैरे नाहीच झालेले.
सगळ्यात मोसमच खालासून जातो पाऊस पडला म्हणून.
हा ना यंदा अजून पाऊस नाही, गेल्या वर्षी चालू झालेला आतापर्यंत.
ते चालेल ताई म धन्यवाद ह.
हा.